तुम्ही दि लाव होतो आता
तू लावलस मला आणि वापस
आत्ता नाही मगशी ह्याच्या अगोदरचा कॉल
तूच लावलेलास मला
पण अगो झिरो सेकंड सबमिट झालेय तिथं झिरो सेकंड सबमिट झाले
म्हणजे
आपण एवढं दहा मिनटं बोललो हं
दहा मिनिटं बोललो की आपण.
पण झिरो सेकंद कस काय झाले काय माहिती.
कसं काय खरं तूच लावला आहेस मला कॉल.
तेच म्हणाले मला काही कळत ना झिरोपच काय दाखवायले ते
मी तुला फोन केलता साधा मग ऑनलाईन घ म्हणून मग तू परत ऑनलाईन नऊनन केला ना मला कॉल आणि
मला तस का दाखवायले काय मा सबमिट बी झालं नाही ते
हम
सबमिट पण झालं नाही.
हम्म. सरख मी झोपतेच बारक्या सरखं तू आता. नाही नाही परगलाच परेशान करायला.
त्याजन.
हो बारक तो काय नाही बघ मी मानते तुमचंच काय चालल.
काय सु जााण बघा नि वाांध बसली आता झोपायचं काही लोकर रुटायचे जरा मला झाहालच.
अ तुझे किती कॉल होते आता.
कुठलं काय आत्ताच एक रिझलट गेलं नाही तर मग झालं अजून एक झालं अस तर पंधरा तर झाले असतात तर. फुकट ममध्ये दहा रिझट केले.
हम्म हम्.
आता चौदा वा कॉल असेल हा तेरावा अजून दोन केलंवर मग पंधरा.
माझे दोन राहिलेत अजून. त्तावीस झालेत आता एकोणतीस तीस.
हा हा हा
तेवढे दोन झाले की झाले आपण एकमेकीला. ब दिले मी पेमेंट करतता ना आपल्याला.
हो
हम्म हम्.
पडते.
त्याच. ह
हजे.
ह ते म्हणजे कॉल ऍक्सेप्ट केल्यानंतर तिथं पास सेड येते ना.
हा.
पाच जण रिजेक्टेड असं काहीतरी असतय ना.
हो.
हम्म. तस काय नाही बघ तुमच्याकडच.
मामी ते बरेच का तिकडं.
हा बरच ग.
पाऊसेकले.
हम्म पाऊस तर आता काजपासन सगळीकडच चालू झालाय.
होय मामांचं पायाच कमी झालं का.
त झालं की मागच्यावर.
आता काय नाही ना पावसाात
नाही आता काही त्रास होतो.
हा हा मग काय तर नाहीतले दुखते पावसाला असं वातावरण
ल दुखत नाहीत त्यांनी तर वाच काढून घेतलं प्लास्टर पंधरा दिवसाांनी लगेच. मी होते गणपती तवास काढून आणले प्रास्ुतींच.
ह हा ह हा.
म्हणजे गणपतीच्या आधीच काास बधलेय त्यांचं फस्ट
होय ऑगस् ह्याच्यात झालत त्यांना काय म्हणतात ते ऑगस्ट महिन्यात.
हा घालतं, सायलीचा साखरपुडा झाला का?
तेच कि तीज श्रावणात झालता आम्ही देवदेव करून आलो नव्हतो का.
हा. मग तवास मग ती दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी लगेच त्यांचं प्लास्टर काढून आणलं तशी. सायलीस साखर पुुडा झाल्यावर दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी आलं पासल काडून तिसऱ्या. गेलेलत ना आम प्लास काढाय. तवा आणलं काढून. काय नाही बघ तुमचंच काय चाललंय.
काय नाही वारं सुटलं पावसाने गार झोप का झोप यायलागल्या.
हम्म.
पावसामुळं सुधरना झोप.
सुधरत नाही ग बाई लई अवघड ये. आमचं त ये कसं भुताच वाहनाच उड्या हानायलय बक्की.
वार सुटलय खिडकी उघडी ठेवली गार वार सुटलय. इथं झोपाव म्हणलं पटकन.
अरे झोप ना रे.
हं ह.
किती झोप झोप म्हणायचं ग बाई. नुसतं उड्या हानाय लागलय हिकडून तिकडं. लई बाई बघ की अंगावरच पडायलय बगापच.
नको करू म्हटले की जास्त करतात अगं.
वय.
नाई म्हंटल की लई जोर येतंय त्यांना.
हम्मं.
मग काय तर. ती अजून एक दोन कंपनी हाईत काय, मी तुम्हाला फोटो पाठवते.
हम्म.
वर्क फ्रॉम होमचेता असच का ह्याच्यासारखचं काम देतात ते घरातनं.
हा.
जरा सर्च करा बर. हो हो नाही. ट्रस्ट लिंगडिन वर थोडी फेक नसते लिं लिंगडिन वर तर प्रॉपर नसते. लिंगडींवरनं काढलेल्या हाईत ओ त्या प्रॉ
लिंकडीन वर्ण होय हा हा.
ते नाही फेक करत काय.
हा वर्क फ्रॉम होम हाय होय. तू कुठूनं काढल्या हुडकून त्या?
मी असंच ऑनलाईन त्या दिवशी बसून ह्याचं कमपेयर म्हणून काढलं त्यांनी चार कंपन्यांचे नावं दिलेत.
हा.
ते सबसेम हेंच्यासारखं टास्क वाईज असंच टास्क वाईजच पेमेंट आहे त्यांचं पण.
न.
ते जरा त्यांचं बघूयात की कॉन्टॅक्ट होतय का कसं काय.
हम्म बग की काय अस होतय असलं तर मग टास्क शिवानीला आले का नाहीत परत टास्क.
फोन फ्रेंडचं चालूचचे की तेंच ये फोन फ्रेंडचं झालं वाटतं त्यांच.
म तीला आलं पेमेंट फोन फ्रेंडचं?
काय माहीत नाही वा मी काय विचाराय नाही त्यांना.
हम्म हम्म तिचं काय सटकता काय माहिती.
आलंसा कि तवाच थोडी दिवस तरी राहते
तिचं काय स्टेटस दाखवत होत काय माहिती मग
काय माहिती, विचाराय पाहिजे. माझं तर आत्ता शॉकच की एवढे दहा मिनिटं बोलून झिर दाखवालय
अग तुझ झिरो माझे सगळेच रिजेक्ट दाखवायले दहा -दहा मिनटाची
मी काय म्हणतो हे म्हणाय लागल्यात कॉल तिथं झिरो म्हण सबमिट झालाय कसं काय, काय माहीत.
ते झिरो, झिरो माहितीय का तुला
बोलून पण म्हटलं कि, मला वाटतं जास्त बोललं की तसं होतय का काय की सर्व्हरला
कुठे जास्त बोललोय आपण दहा मिनटच कि
झाले की नाही नाही जास्त कॉल झाले ना आज
हम् हम् नाही त्याचा काही विषय आहे का? आता त्या रुई वाल्याला, पाच कॉल परवा उज्वला आलंती नाहीका नाशिकची. तिने मला केलेली तिनं पाच कॉल केलीती मला एक टाक पाच कॉल केलती.
आपले पाच पेक्षा जास्त झालेत ओ.
एक टाक पाच केलती ती
होत पण मग आपले पाचपेक्षा जास्त
मगच कुणी अव्हेलेबल नाही उचलायला तर कुणाला करणार आपण फोन.
होयय तिथं राहायचो ना
अवेलेबल तर पाहिजे बाया कोणी तयारच होईनात मग श्री ला ट्राय बि करीनात
हां हां
कसं कुणाच्या माघ लागायचं ना आमची फोन उचला म्हणून ती मुझीबला मॅडम चांगली होती पण तिथे एकशे ऐशीच लिमिट संपलंय
तस
नाही म्हटलं ती भारी होती बघ तू बोलायची ती
नाशिकच्याच होत्या.
हम्म
नाशिकच्याच कि
हम्म
हहं हा
मग
काय नाही बघा निवांत
हम् हम्म ह
झोपच झोप यायलागली आता, आता
होय
तेवढ करत झोपायचं सकाळी उठायचं हाय लवकर
होयच की माझा एवढे दोन करू थांब एक एका मागणं एक. म्हणजे माझा आज लास्ट दिवस आहे ग उद्या माझ सबमिट व्हायला पाहिजे, नाही सोमवारी त्यांनी ब्लॉक करतील म्हणून सांगितलेय मला
सोमवारी कुठे कसबी सांगत्यात.
अगं सांगितलंय त्यांनी मगं राहिलेली एक र र दोन कम्प्लीट केल कि झाल ना मला अच्छा
होजून
काय नाही बा. आता तुझे दोन झाले ना, एक सलग. म त्याच्यामुळे म, माझा एक राहिला म. ह मग तेच की. पण दोन झाले की. आपण दहा दहा मिनटं बोललो की.
ह.
मग ते माझे दोन
तुम्ही्च करा आता.
हो मी करते. दोन करू म्हणजे मग झालं. मग उद्याच्याला संध्याकाळी आणि तुझे करू. तुला काय अजून आठ दिवस टाईम. चालतय. तुला जवर कार्याकडन मेसेज ये त नाही. तवर तू करु हे करू शकतीस. कॉल करू शकतीस. मला परवा. कार्याकडन पर्सनली मेसेज आलेला. तुम्ही सोमवरच्या आत टास्क कंप्लीट करा. तुम्हाला आठ दिवस झालेत म्हणून. टास्क
होय.
हा पर्सनली मेसेज आलता मला. म्हणून तर, मी गडबड केली. आता एवढं करून बी जर, हनी रिजेक्ट केलं तर कसं काय करायचं. आता त्यांना ते उद्याच ग्रुपवर टाकते कि मेसेज.
ह.
हम्म.
पहिल्या तच काय? कोणाचा टास्क येतात का नाही काय माहित? काय करत कळतच नाही.
होय.
ह.
नामाच तरी बाई एवढं लवकर झोपूण सकाळी उठते. आमचं त उठलं उठलंच नसतो. रातचच उठून बसलो असतो.
आज ते दिवसभर झोपलं नाही. कधी सकाळी आठ नऊ ला झोपलंय. म्हणल स्टॅमिना नाही राहत. तेवढ्या. दुपारी जरा झोपलं तर मग त्यांचे लेवल बरोबर होते. म्हणजे, अजिबातच एक सेकंद झोपलो नाही तर,
ह, होय होय.
त्यामुळ दिवसभर नाही झोपला ना तो.
चालते. मी करते थांब. झाला. हा. ह, ह.